काय करालीस?
काय नाय ब रेस बघत बसलेलो.
मगाशी, फोन केला होतास?
तेच, काय करत होतास?
काय नाही बघ, कॉलेजला गेलतो तिथनं मग काय ते लेक्चर, दोनच झाले आमचे
बरं
तिथं नर्सिंगमध्ये बसवल्यामुळ, तिथले स्टुडंट आल्यावर, आम्हाला तिथनं काढला बाहेर.
का नरसिंगला का बशिवले तुम्हाला?
आमचं सेकंड इयर आणि थर्ड इयर नर्सिंगमध्ये बसवतात.
बर
म आज वाइस प्रिन्सिपल आलेलं सेकंड लेक्चरला शिकवायला.
वाईस प्रिंसिपल आलं तुम्हाला शिकवाय?
व्हय, जे अजून कंबाईनच बसवले त्यामुळे आलेलं होतं. म ते म्हणत हु त सेकंड लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कोणतर उठवलं तर सांगायला या. सर तसं सांगालत. म आम्ही सेकंड लेक्चरला आम्हाला बाहेर काढल सोड त्यांनी नर्सिंगवाल्यांनी.
व्हय.
ते सरांना सांगाय गेल, सर म्हणलं प्रिन्सिपल मॅमला जाऊन सांगा.
हम्म.
प्रिन्सिपल मॅम कडे जायला कोण तयार नाय, त्यामुळ राहून दे म्हनलो.
हम्म, हम्म
आम्ही गेलो इकडं आपलं सतरा नंबरमध्ये बसायला.
बर.
तिथं बसलो, तण्या म्हणालत कायतर करूया म्हणून.
हम्म.
त्याला म्हनलं आत्ता नको इकड दंगा वगैरे चालू हाय आपला.
ह.
त्याला म्हणलं, घरात गेल्यानंतर बघूया म्हटलो.
हम्, हम
तितन हम्म
बर.
आवाज लई हुतोय नी त्यामुळ मग काय तिथंन निघायचं म्हणल ते पज्या माहित आहे तुला?
हा.
त्याला, ती टॅली करणार आहे, मग क्लासची माहिती विचारायची होती त्याला.
ह.
त्याला क्लासमध्ये घेऊन गेलो, तन्याला म्हणलो तू पण चल.
न करणार हाय
तन्या पण करणारे, मग माहिती फक्त घेऊन, येऊन देउन त्याला पण म्हणल तू पण ये.
हा.
क्लासमध्ये गेलो तिथं एक तास गेला माहिती सांगायला ह्यांना.
बर.
मॅडम, सांगायल
ह.
मग आता बघायचं हे काय करतात. चार पद्धतीच ऍडमिशनच सांगितले त्यांनी. काय पहिलं असतय तुझं कोणतं तुला जर का कामाची गरजच आहे अशी समज, असं कोणतर अस तर त्याला तीन महिने पहिला शिकवणार कॉले क्लासवाली,
हा.
तर एक जॉब लाउन देणार, फिनान्शियल प्रॉब्लेम असला तुझा तर जॉब लावून देणार जॉब करत करत क्लास कराय त्याजनी फी भरायची असं.
हा.
ते एक सांगितलं, परत सहा महिन्यात एक क्लास असा सहा महिन्या कोर्स त्याच्यात फक्त तुला त्यांच्या इन्स्टिट्यूटच फक्त सर्टिफिकेट देणार त्यांनी. असं असं आमच्या तून टॅली कंप्लीट केला म्हणून.
बर.
ते जी माहिती दिली ती सहा महिन्याच्या कोर्सची त्यानंतर न म एक वर्षाचा कोर्स आहे तो. टॉट म्हणून नाव आहे त्याज.
बरं.
ज्यो मी केलाय त्यो.
हां.
त्याजी माहिती दिली त्यात काय तुझं टॅली कंपनीची एक एक्झाम असते.
बरं.
ते कंपनीचं सर्टिफिकेट देतात तिने
हा
ते सर्टिफिकेट काय तुझं बेंगलोर वर नाही य ते
बरं
हम्म त्यानंतर ना तुझं गव्हर्नमेंटचं एक सर्टिफिकेट असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं
हां ह.
त्यजी एक्झाम काय तर तुझी एक वर्षानंतर न पूर्ण असते. जे आत्ताच जूनला जॉईन केलंस तर पुढच्या जूनला तुझी एक्झाम असणार.
हां हां.
आस.
बरं.
आणि् अजून एक म्हणजे तुझं इन्स्टिट्यूटचं एक सर्टिफिकेट देतात.
बर.
आणि शेवट म्हणलास तर एक ऍडव्हान्स म्हणून एक कोर्से.
हा.
ज्यात तुला इंडस्ट्री लेवला अकाउंटिंग कसं करता त त्याचं टॅलीचा वापर
बर.
ते सगळं शिकवतातात त्यात.
हां हां.
तुझा आता एक कोर्स वर डिपेंड असते तुला जॉब लागला तर किती मिळतील असं. त पहिला म्हणलं बो तुला तीन महिन्याच असणार.
हा.
तर जॉब लावतील.
बर.
तुला सीए कड किंवा रिसेप्शनिस्ट म्हणून अस काम लावणार. तीन ते चार हजार किंवा पाच हजार असा पगार.
हा.
आणि सहा महिन्याचा कोर्स आहे तिथं तुला तरी सात आठ हजार रुपये मिळू शकतात.
बर.
जॉब लावला तर.
हा हा.
आणि एक वर्षाचा आहे तिथं बारा ते अठरा पर्यंत मिळू शकतेय.
हम्म.
आपलं इंडस्ट्रीला किंवा एमआय डीसीत वगैरे असं.
हा ह हा.
आणि ऍडव्हान्स म्हणून आहे डिप्लोमा. टॅलीचा त्योव पूर्ण केलास तर तुला पंचवीस किंवा पंचवीसच्या वरचे लागू शकतय.
बर.
ती इन्फर्मेशन यांना दिली सगळी.
हा.
क्लासची टायमिंग सांगितली.
हा.
क्लासची टायमिंग काय आठ ते सकाळी आठ ते संध्याकाळी आठ अशी टायमिंग आहे.
बर.
त्यातला कोणता पण एक तासाची बॅच टाइमिंग यांना घ्यायला सांगितलंय.
हा.
आता हे दोघं पण म्हणल्यात घरात विचारून सांगतो.
बर तन्या करल असं वाटत नाही.
तेच की तण्याचं काय फिक्स नाही अजून ते प्रज्वल म्हण पजा ते करणार म्हणतेय.
ठीक आहे. चालतय.
करून आलो येताना सुद्धा तुझा फोन आला मगाशी मिरज टिकटी बस नय आली म्हटल तुला
हा हा हा.
ते तिथनं येतच होतं तिघं पण. म्हणून म्हणलं नंतर कॉल करतो.
हा ती ते गेम खेळायला फोन केलता रे
हम्म. गेमच्या एका टायमिंगला सगळं कसं काय चालू असतय ते
म्हणजे?
जे प्रोसेसिंग म्हण नाही एका टायमिंगला सगळे प्लेयर ते तुमच्या ह्याज्यात असल की आत्ता.
ते असतय की म्हणजे ते आता कस चालतय ते लँग्वेजचा काही संबध नाही पण कशी काम करतिया ते माहती आहे मला.
जे कस विषय असतय आता समज आता तू कसा इषय आहे कि तू ग्लुवा लावतेस.
हा.
ते ऑन दी स्पॉट समोरच्या प्लेअरला पण दिसते.
हा.
बरोबर आहे असं कस होऊ शकते म्हणजे की लगेच एवढा फास्ट देऊ शकते.
तेच की नेटवर्क स्पीड वगैरे.
हा आणि ती ग्लोवाल तितच राहात्या बघितली असत जवळ आपण फोडनं तवर ती हा हालत नाही कसा विषय असतो. ते आता समज तू कधी गोळी मारतीस.
हम्म.
इथन पहिला तुझ्या मोबाईल वरन ती डाटा जाते सर्वरला.
हा.
कुट ता ह्यांची सर्वर नसत्यात. आता जी फ्री सर्वर म्हणजे काय?
क्लाउड स्टोरेज असते सगळ्यांचं प्रत्येच कि तिथे सगं डाटा सेव्ह केलं होते आता तुझ्या आयडीत. तू किती भुया गेलास.
हा.
तू किती किल गेलास माहित्या का. हे सगळं एका ती तुला दिसते कायम तु कवा पण बगीटलास तर ते.
हा सेटिंग मध्ये जाऊन स्टोरेज वगैरे
हा त्यानंतर तुझ्याकडे किती हिरोईच हे आहेत.
हा.
मशीे किती प्लेयर आहेत.
ते सगळ्यांचं मॅनेज कसं करतात मग ते.
हा तेच मग ते क्लाउड स्टोरेज ला स्टोअर करतात.
मग क्लाउड स्टोरेज म्हणजे काय?
तेच म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात डाटा सेव होते रे सगळ्या गोष्टीचा. जसं की आता तुझा आणि माझा जोस आपला चार्ट आहे. टाकत्याला एकमेकाला.
हा.
तू किती पण वर जा आपण जवळपासून सुरुवात केली.
हम्म.
तवापासनंच तुला चाट मिळेल त्यात.
हं. म्हणजे जो पर्यंत डिलीट करत नाही तो पर्यंत हाय अस राहते.
तर हे कुठं स्टोरेज असते क क्लाउड स्टोरेज ला स्टोर असते हे तिथं स्टोर करत रे जागा. जागा असते अशी मग ती तर वर नसतात अशी कुठे ती जमिनी खाली असतात कारण ती कायम ऍक्टिव्ह असतात.
हम्म.
जमिनी खाली म्हणजे जमीन खाली नाही त पाण्यावर असतात समुद्रात तेन, कारण त्याला गारावा लागते. कारण बघकी आता तू एखादी गोष्ट वापरतेस नॉनस्टॉप एवढी जण एक का मग ते घरम होणार नाही
ते गरमून खराब होते म्ह ते असं वर कुठ न असते ते पाण्याखाली ठेवलेलं असते मोठ्या प्रमाणात पाणी लागते त्याला
मग आपलं ते डाटा केबल्स वगैरे असतात ते सगळे आता पाण्याखालीच असतात नायी
होय
मधी कायते बातमीला आलत ते डाटा केबलच
ते वेगळं ते ते डाटा वेगळा ते हे जे म्हणालेस ना तू हारमोनच्या इतन.
पासा महिन्या आधी.
तेच ते. मग ते कसं असते की आता तू गोळी मारलीस ती पहिला तिथन जात्या
ह
तिथ सर्वरला
हम्म.
सर्व्हर वर्ण जाते ती फ्री फायर करड
हा.
त तिथ न पर जात्या सर्वरला आणि तिथनं जात्या समोरच्या मेंबरला मग तिथं त्याला ते गोळाला लागत
म एवढ्या फास्ट होतेय ते.
हा ती एवढ्या फास्ट होती बघण्या विचार करण्या सारखी गोष्ट आहे. आपण एक एमपी फोर्टीच्या गोळ्या तीस मार जाता जाता मारतोय.
हा त्यात आणि त्याची स्किन असली डबल डेमेजवाली. किंवा रेट ऑफ फायरची
हा. अ ते तस सगळं फास्ट मध्ये असते विचार कर आपले प्लाझ्मा किती गोळ्या फास्ट होत्या.
हो
ह ते किती हश भारी आहे. बघ
तुला कुठ न का आलीवढं सगळ
अरे हे मध्ये मी एक ही बघितलेली त्यात होत ते.
काय.
रीड भेडलेली आणि मग जरा माहिती पण केली मी सर्च त्यावर काळा ल. एवढं फास्ट म ते सगळं हलत असते मण ते. आपण बैडलं अस वीस तीस नेटवर्क असले की आपलं परफेक्ट मुमेंट न्हत्या व तर ते नेटवर्क चारशे पाचशे सहाशे ला गेले.
अ चारशेच्या वर गेले की जरा अडकत जाते पूर्ण.
त तेज असते त रेन जायत नसते त्यामुळे मग ते गलीची फत असते.
हम हा.
ते गोव्या व या लागणार ते ना असं
माझा आता किती एअरटेल ला आता काही तर प्रॉब्लेम आला बहुतेक
होय.
दोन तीन दिवस झाला मला असं रेंजच पडत नाही व्यवस्थित
हा हा.
जसं तू समज रील बघायला आहेस, किंवा गेम खेळायला आहेस समज
बर.
ची पूर्ण रेंज पडत नाही. फाय जी दाखवते खरं रेंज नाही.
हा हा हा.
डाऊनलोड ला टाकलंस काय तर. तर डाऊनलोड होतेय लगेच. असं काही तर बघायला लागलस की अडकतय सारखं.
हा हा बर एक पाच मिनिटात करतो थांब ह तुला.
चालतय.
हा.